हॅलो
अवड मावदुध
हॅलो
जऊ
स... हा येतोय का आवाज...
खुप येतोय तुमचा माझा येतोय तुला...
हॅलो...
म... हो तु तर नमस्कार मॅडम....
माझं य...
अस येत नाही गवा.... अ.....
हॅलो.....
शध्या मभे तू....,
हा...
हा त्यामुळे थोडे त खदीपड हे खूप असत खदीपड पण खूप असंत जस क फळ
हो हो चालेल...
ह म्ह माझं....
हा येतोय येतोय....
ेत... पदार्थ विषय ब असं म्हणाय लागेल म चांग... खूप गोष्टी असतना ना आपण घरगुती तर.... काही ना काही खाद नाला वगैरे...
हा हा.....
त्यात त्यात आपण केळी सुद्धा आपले खाद्य पदार्थच असतात.... पाई खूप महत्त्वाची गोष्ट असेल ना आपल्याला कयसाठी... हटल्याोटीळत....
हो
तर आपल्याला खूप फायदेशीर सुर आहे... आपल्या ज ऊर्जा ऊर्जा दची आपल्याला खू
हो हो...
हेच....
हम्म हम्म...
भाष काय बरच म्हटले न....
हो....
ह
हो हो...
ह....
हो....
आपण जर टी व्ही अडवाव घलं... केळीचे झाड पानं खूप मोठे मोठे असतात... आणि त्याला तर पूर्ण हो त्याला पूर्ण लाकड.... आणि केळी ह जास्तीत जास्त जिल्ह्यातच केरला जातो....
हा
हो
हा त्याचे लागवड केली जाते तई त्याची हा हा हा
आघाडी उत्पादन केले जात महाराष्ट्रात अ सास्
हो हो
तरी आपल्याला खूप फायदा आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे.
हो
ा आपल्याला
हो वाट
त्याच्यात होपीळी म नैसर्गिक साप असते त्याच्यातई हो त्याच्यात साईमान असतात हो आणि त्यामुळेल्या के केळी असं एक फळ आहे तिथे आपण एक एक पण तरी पण आपल्याला असं वाटतं की आपण जेवयच
पोट भरून जेवल्यासारखं हो बरोबर हा.
आणि देखील तर खूप छान आहे आपली पचनक्रिया सुद्धा सुधारते.
हो लहान मुलांना पण देतात ना.
हा लहान मुलाचे पचनक्रियेसाठी पण छान मोठ्या माणसासाठी ही छान असत ते वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात.
हो
काम हे कुणी केळी आणि तूप
हो हो. ते लहान मुलांच्या पोटातलं वगैरे आल्यानंतर ते पिकलेली केळी पण देतात ना असं कुसकरून वगैरे
हो हो पिकलेली केळी देतात ते त्यांना पौष्टिक असतय ना केळीमधे पोटॅशियम असतं व्हिटामिन सी वीटॅमिन सी असते व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी
म्हणजे सगळ्यां हुं जीवन हा जीवनसत्त्व तो आज हा खजिनाचा आहे म्हणायचं हा.
हो हो.
केळी नसत आपण ज्यूस ही करू शकतो ना केळीचे
हा हा
केळी फ्रूट ज्युस पितो ना आपण फ्रुट ज्यूस केळीचा ज्यूस कोणी कोणी केळीची भाजीसुद्धा करतात कच्च्या केळीची
हो हो हो
हो
हो उपवासाला पण केळीचे कच्चे
हा ह म्हणजे त्याच्यावर कच्च्या केळीवर प्रक्रिया करून पण अजून बरेच पदार्थ बनवले जातात. ना उपवासाचे वगैरे हो
का पण असं मला तर येतो
हा हा
भाजी सुद्धा केली जाते कच्च्या केळीची हो हो त्यात दोन प्रकारची सुद्धा की आपण ही केळीच्या पानावर जेवण
हा हा
आपण सत्यनारायणाच्या वेळेला केळीची
हा हा हो म्हणजे त्याचे ह पानं पण उप योगी आहेत त्याचे आपण लक्ष्म्याच्या वेळेस वगैरे महालक्ष्यूम्या ना जेवण पण पानावरती वाढतो ना.
पानांवर जेवल्याने आपल्याला के
हा हा
हा घेतलं चनल मला त कळीचे पस त्यांचे जेवायचे
हो
ते आणि थ
हा हा हा
आ ते केळी झाडाचे पिठलेले खूप छानात
हो हो तुमच्याकडें आहे का म्हणजे तशी लागवड वगैरे केलेले होय
हम्म नाही आप भागतला कार आ तुम गा हे खूप जवळ अस आहे ना तसं आम्ही बघितलेलंय जाळगा याची खिडी किळ्यांची शती आला त ि क क पिकले टामा ां प
हा आमच्या इकडून थोडस लांब आहे ना असं हा हम्म हम्म हम्म तुम्हाला जवळून सगळी शेती वगैरे बघायला मिळत असेल हा हा
आणि लाल केळी खूप आपल्याला आरडीच खूप चांगली असते ना लाल केळी
हो का म्हणजे मी म्हणजे मला काही आयडिया नाही तस लाल केळी वगैरे मी नाही बघितलेली हा ह त्याचे काही वेगळे औषधी उपयोग वगैर
हो हो लाल केळींचे आपण औषध बनवलं ऐकले म्हणवर आपली खाच खूप त आरोग्यदायी आपल्याला त्याच्यात खूप पौष्टिक असतं लालकिळीमध्येध्ये लालकिळीचे आपण बोलकत
हा हा ह. ह.
खूप फायदेशीर असते गम्यामध्ये लालकडे
हा.
आणि खूप लोकप्रिय फळू म्हन गले आहेत आ.
हा लाल केळीचे म्हणजे ते खूट पान पण लाल कलरचेच असतात का अस हिरवे असतात पण त्याला लाल केळी येतात म्हणे तुम्ही झाड वगैरे बघितली असेल ना त्या
हम् हम.
हा ह. म्हणजे आपले हिरव्या केळी सारखेच असतं का लाल केळीच पण झाड हा हा.
कलर चेंजेस लाबले पिवळे केळी अस का नाही ते लाल केळी अस.
हा ह.
ण आणि लहान मुलांसाठी तर अतिशय चांगले असतात. त्यां वजनवाडीला खूप छान असते ते मोठ्या माणसांनी सुद्धा आता मी आप वगैरे जिम वगैरे करतातच्या छान अस आहे खळचे फ केळे खाव माणसाने क आपले आपले
आ पुरातन काळापासूनच त्याला आ मणजे नैवेद्यामध्ये वे गेरे पण उपयोग केला जातो ना त्याचा हा आ. त्याच्यामुळ ते हो चालेल चालेल.